हॅलो हा आवाज येतो का.
चहा पानी झाला नाही.
काय झालं.
चहा पाणी झाला का नाही.
चहापाणी झालं की झोप झाली आता करायचं अजून
अं पाऊस काय म्हणतोय.
आज पोहोचतेय थांबलाय.
हो मला पुण्यातलं मी एक मित्र म्हणले चालू आहे आमच्याकडे स
सकाळी चालू होता आता बंद आहे दुपार पासन.
हम्म आमच्याकडे सकाळ उन होत मध्ये चिपळी आली एक जोरात आता काय वा नुसत आभाळच आहे.
हम्म इकडे पण आहे.
अं अं आता आमच्या कडे गडांचे भ्रमंती चालू आहे.
कसं काय
पावसा मूळ. पावसाळ्यामध्ये ते सगळे गड गड किल्ले प्र असतात ना.
गड.
आता सगळी माहिती वगैरे सांगायला लागलेत आम्हाला ह्या गडाची माहिती त्या गडाची माहिती ती त्यात आता सुरुवातीपसन आम्हाला सांग कि अ हा गडाचे महत्व त्या असं सगळ्या गडांचे महत्व का बांधले गड वगैरे अस
हा हा हे भ्रमणतीला तू पण जाणारस काय?
काय आलं.
गडाची भ्रमणती करायला तू
होय जाणार आहे म्हणतोय आता बघूया की कस कस मग आता सुट्टीच आहे ना मग जरा गड किल्ले फिरून यायचं म्हणतोय. आता आपला सुरुवातीला मग राजधानी आली रायगड म हो मग ते आपले काय ते राजधानी मग तिकड फिरायला जायचं चाललेलं सुरुवात
हम्म हम्म.
म परत म्हणले की अ एकदमच सुरुवातीला एवढे अवघड नको भ्रमणती
ह ह म्हणजे कोणाच्या मदतीने निघालाय तुम्ही तिकडे
काय आलं
तुम्ही जाणार आहे तिकडे का तुमच्या मुलांचाच तुम्ही हा बर
ग ते त्यांना आव म्हणजे ते फिरत्यात त्यांना आवड आहे सगळ्याची म ते नेतात
हा हा हा
मग त्यांच्याबरोबर आमचे सगळे मित्र वगैरे जाणर
मग ते न्यायची आणायची वगैरे सोय त्यांचीच असते का न्यायची आणायची सोय त्यांचीच करतात का ते
हा आपण पैसे द्यायचे अ फी आहे ती हा होय ते कसे आता ते हे जाऊ कसं कसं राहणे आन किती वेळ लागतो त्याच्यावर ठरत पैसे जवळ असल तर काय सहाशे पाचशे मध्ये भागते लांब असतय जरा तर हजार बाराशे नाहीतर मग दोन अडीच हजार असं प्रत्येक व्यक् मध्येचे जो आपला टेंट राहण्या खाण्याची सोय हे सगळं असतय परत तर ते ट्रेकिंगच साहित्य रोपवेे वगैरे
ते बूट वगैरे पायात घालायला देतात
नाही बूट वगैरे नाही आहे ते बाकी सगळ आपलं हा नाय नाय ते काय आपल साधच खेळायचे बूट घालायचे आणि ते काय घेतात ते आडकवायचे हूक वगैरे हेल्मेट म्हण ते असतय सगळं काट्या काय आपल्या आपण घेऊन जायच्या लागणार असतील तर अस आहे मग आता ते सांग माहिती सांगताना चालू केली की हे रायगड सिंहगड आपल्या किल्ल्यांचे
घेऊन जायचं का
काय ल
पाऊस वगैरे असल तर का भिजत जातात का रेनकट वगैरे वापरायचं
व्हय भिजतच की त्यातच बर आता पावसाळा चालू झाला म्हणून चालू केलय परत ते पावसाळ्यापासनच चालू करतात ते फिरायला नाय नाय ते सगळी त्यांची दक्षता असत्या त सगळे हवामान सगळ लक्षता घ पहिच निघायच्या आधी आणि मग त्यांचं असं नियोजन करतात
हम हम
हम तस ठरगून असते त्यांच ते आता झालं गेले माग पाच पाच सात वर्ष झालं असतात की भरपूर जण असतात आता पन्ना ते पावन्न किंड फक्त चालत जायचंय एक पन्सते हो पन्नास ते शंभर जणांचा एक ग्रुप असत
होयम
तस एका एका ट्रीपमध्ये ते तीन ग्रुप नेतात म्हणजे तीन बस भरतात पूर्ण ह
हा हा
त्यांच्या बसेस आहेत मग ते ते तीन बस भरून येतात अस पूर्ण एक किलोमीटरभर सगी रांग असते आमची चालती आणि सगळं पाया आता आता भरपूर जणांच्या ते काय असते ते जळू पाया सुजतात ते ते पण लगतील. मग ते सगळ त्यांचे मेडिकल वगैरे टीम सोबत असते उपचाराचे हम त सगळी सोय असते त्यांची
हम-हम म्हणजे आप अवघडच काम आहे खरं जिम्मेदारीचं काम आहे सगळं असं सगळ्यांना घेऊन जाणं करणं म्हणजे
ते सगळं नियोजन त्यामुळे ते नता काय सोपव जाते. सुरुवातीला गेला अस रावगड आता त्यांना हे झाले. चछ की,
तरुण वर्गात जास्त असतलय,
होय भरपूर आमच्या कॉलेजमध्येध्ये सगळे बऱ्याचस म्हणजे आमच्या वयाचे सगळे.
हम्म हम्म हम,
चांगलाय म्हणलं यशोगात समजती कुणी कुणी काय
होय मता एक पण पवन कं मग त्यात मग सगळी माहिती सांगितली पन्ना तर पण आपले राजा अडकले जवळ केला
हा,
ते सगळ सांग सांगितलं मग ती खिंड कशी लढवली आपल्या बाजू प्रघुनी अ सगळी रात्रभरा हो आमोसेेच्या रात्री बाहेर पडलेले राजे-
हा,
आणि मग रात्रभर त्यांनी प्रवास केला परत सकाळी लढाई लढली मावळ्याने
हा-हा,
असं सगळ सांगितले म रात्रभर एवढे प्रवास करून पण सकाळी आपल्या त होते आणि शत्रू काय संपत नव्हते- तरी पण मावळे जोपर्यंत चांगलात प्राण आहे, तोपर्यंत लढत होती
हम्म,
बाजी प्रभू जर आपले मुंडक त्यांच छाटलेलं तरी लढत होते दोन्ही तलवारी घेऊन.
बापरे अंगावर असं ऐकून काटा येतोय
होय.
शोर्य गाथा ऐकली की
होय मग ते सगळं आम्हाला सांगत होते कसं-कसं किती-किती आता तर एवढं खोल झालय ते असं आत जायला नको वाटतय खरं अं त्यावेळी त्यांनी कस केल्या असतील म्हणजे सगळं आत्ता जर पूर्ण जरा साफसफाई केल्यात इथ. त्यावेळी पूर्ण जंगल असत ना त्या सगळ्या जंगलात त्यातून कस त्यांनी कई जायचं केलं त्यांनी ते सगळं सांग हा वाटा काढल्या तेन सगळं सांग म्हटलं.
ह ह.
आस जे सगळं सांगत होते मग आम्ही ठरवलं काय काय न्यायचं वगैरे ठरवत बसल्यालो. कसा किती वेळ लागतो यायल. ला परत मग काय काय साहित्य न्यायाला लागतय ज्यांना आता नवीन आहेत त्यांना काय काय माहिती द्याय लागत्या जे पहिल्यांदाच येणार आहेत त्यांना काय माहिती नसते ना काय काय--?
हा. तू पहिल्यांदाच जाणार आहेस का?
होय.
हा हा.
ह आमचे कसे मित्र आता जाऊन आल्यात मागच्या वेळी मग ते सांगता मला हे असं असं लागतय. काय अंंगरून अंगावर पांघरुण, म्हणा साबण म्हणा, आपला आपला अंघोळ वगैरे करायची झाली तर एक मुक्काम आहे गावात. आणि पुढे मग दुसऱ्या दिवशी चालाच परत
हम्म हम्म हम्म.
एका गावात मुक्काम अस जेवण असतय रात्रीच.
हम्म.
ह आणि मग
म्हणजे ज्यांना थरारक आयुष्य जगायची इच्छा आहे त्यांनी असं करायचं हाय नाइ.
होय.
नवीन काहीतरी करायचं.
हम् आता भरपुर जाण जातात हरिशचंद्र गड काय ते माहिती आहे ना तीन अस एक पिं त्यात तीन खांब तुटले ते ते नाशिक साईड ला येतय. होय मग त्यात कसा आहे माहिती आहे का तीन, चार खांब होते पिंडीच्या बाजूला ते म्हणजे चार युग सत्ययुग आपला काय काय चार युग आहेत ना हा मग त्यातले तीन खांब तुटले आहेत कारण ते आपले तीन युग संपल्यात आता कलयुग आहे म्हणजे एकच खांबावर ते राहिले.
अहो.
एका खांबावरतीस हो.
अरे वा!
एका खांबावर ते सगळं ते राहिले.
हम अ
ते एक ते शिवलिंग आहे ते
हम्म हम्म. नाही म्हणजे ऐकून असा विश्वास बसत नाही बघितल्यावर विश्वास बसल.
होय आणि हरिहरगड म्हण नाही त्याला तर खूप हे काय ते चढाई अस. ते नव्वदा अंशावरर चढायचं आहे.
अरे बापरे
असं उत्तरताना बघितल्यावर खाली नवीन माणसांना गायलाच पाहिजे. हो.
हम.
अ पायरी डायरेक्ट अस ख खाली पायरी ठेवलेी पायरी असा आहे. उभी उभ्या पायर्या आहेत. ते काय त्यांची दक्षता असतय खरं. रोपवे वगैरे असते त्यांचे हा त्याने बांधून वगैरे सगळं करतात बरोबर.
हा हा.
त्यामुळे काय त्याच
ह तरी पण सांभाळून जावा खर. काय गेल तर
पहिला ह शादी करणारा आहे. पन्हाळा पाहून तर ना मग जरा बघायचं.
चालते पावसाळ्यात जरा काळजीपूर्वकच करा. हा हा
हा पावसाळ्याचा कसा निसर्ड वगैरे बनलेला असत ना ते.
हो भरपूर असते. म्हणे शेवाळ चिखलात ना वगैरे जायचं असते.
अह
ते सगळे बुट वलेच होतात पावसामुळे सगळे. रेनकोट वगैरे घेऊन जायला लागते.
ह हा
झोपायला आणि काय वागच असल काय खाली खाली अंगावर काय घ्याला.
हा
ती घेऊन जावं लागते. पाणी वगैरे घेऊन जावं लागते.
खायला काय मध्ये भूक लागली.
करताय ते चांगली गोष्ट आहे. खरं काळजीपूर्वक करा बर का.
होय.
ह ह
चाल ते मग आताच जाणार पोर याय लागलेत घ्याला. त्यांच्यावर जर आणि काय घ्याल लागते ते घेणार आणि मग जाणार.
हा काळजीपूर्वक करा. सांभाळून जावा सांभाळून या. हा चालते ठीक आहे. ओके बाय टेक केअर. काळजी घे.